हॅलो.. हा, हा, येतोय. तुम्हाला येतय? हा काय करताय?
काय करत आहे ग?
मी आता जेवण बनवलं आता भात लावायचं आहे भात लावते, तुम्ही?
माझा आता, आता मुलांचा टिफिनच आणि भाजी झाली पोरांच्या आणि अ ह पोळ्या करायची राहिली फक्त. पोरं पुरतं केल्या त्यांना स्कूलला नेऊन दिलं. आणि आता वरण, भाताचं कुकर लावून देऊन मग बाकीचे कामं ते होत पंत आपले बाकीची काम होतात.
होय ते काय नंतर होते. माझी पण बाकीचे काम आहेत अजून.
हा ना कुठचा नंबर आहे हा?
हां मी इचलकरंजी मध्ये राहते.
कुठे?
इतलकरंजी.
इच कुठ आहे हे इचलकरंजी सोलापूर जवळ आहे का?
नाही, नाही, नाही कोल्हापूर.
कोल्हापूर अच्छा, अच्छा भरपूर लांब आहे. मी वर्ध्याला राहते.
हा ते कुठे आलं?
वर्धा, वर्धा जिल्हा आहे हा
हम्म, हम्म.
आणि हे इथे आहे नागपूर जवळ नागपूरुन म्हणजे नागपूरला जायला मला
हा हा.
दीड ते दोन तास लागतात.
होय तरी भाषा नागपूरकडची वाटते.
मी नागपूरचीच आहे माहेर माझं नागपूरच आहे.
होय हा चालेल.
नागपूरच माझं माहेर आहेना, सासर वर्धा आहे.
हा ह आमच्या एक काकी होत्या म्हणजे शेजारी होत्या
हा हा हा
खूप वर्ष त्या पण नागपूरच्या होत्या सेम तुमच्यासारखंच बोलायचं त्या पण
अ न किती कॉल झालेत तुझे
माझे सोळा झालेत
आता किती बाकी आहे
चौदा
अ चौदा बाकी आहेत का
हो
आणि उचलले का सर्वांनी
हो उचलले ना
उचलले ना माझं झालं टास्क कम्प्लीट झाला
होय
हा टास्क कम्प्लीट आहे या
कम्प्लीट झाल्यानंतर कॉल लागत नाही ना पण
नाही नाही तू मला नाही माझं झाल्यानंतर नाही लागत मी नाही करू शकत ना कमप्लीट झाल्यावर पण बाकीच्याची मी कॉल उचलू शकते जशी आ तू माझा पहिल्यांदा कॉल केला तू मला अजून चार वेळा कॉल करू शकते हा म्हणजे एका व्यक्तीला आपण पाच वेळा बोलू शकतो
हा
त्याचेन
हा
तू मला म्हणजे चार पाच वेळा तू कॉल करू शकते जस दिवसभरातून मन किंवा उद्या पा पाच उद्या म्हण
हा हा
त्याच्यासाठी काल थोडे कामात होते मी, त्याच्यामुळे मी काय तुला ते प्लाय काय देऊ न नाही शकली
हा हा
आता दिसला मी म्हणटलं चला हिला एकदा मेसेज करून बघते म्हंटलं म्हणजे माझ बोलण होत काम ही होतात काय प्रसिद्ध आहे ग तिकडे
इकडे म्हणजे खाण्याचे ह्याच्यात काय
हो खाण्यामध्ये पण किंवा आओदरवाईज म्हणजे काय आहे पाहण्यासारखं मंदिर आहेच मला
पाहण्यासारखं जास्त काही नाहीये, कोल्हापूरला आहे ना पण आमच इ इचलकरंजीत जास्त काही नाहीय जास्त पिक्चर टाक्या आणि मॉल आहेत
हा ना
हम बाग आहे राणीबाग सुंदर बाग
ह का काय आवडते तुला
मला
सर्वात जास्त
खाण्यामध्ये नॉनव्हेज नॉनव्हेज जास्त आवडते
हा का नॉन व्हेज मध्ये काय चिकन मटन
चिकन मासे
हा
मासे जास्त आवडतात.
मला मासे नाही आवडत. चिकन मटण आवडत.
होय. हा.
मला ते मासेे खाली कस्तरी व्हायल. म्हणजे मी मला आवडतच नाही. म्हणाल काही हरकत नाही.
होय.
हा. मी करून देते वाटल्यास. फ्राय वगैरे. पण स्वतः नाही खात.
आमच्यात आवडतय सगळ्यांना. आमच्यात नॉनव्हेज जास्त आवडत सगळ्यांना.
हो का?
हो. रोज दिले तरी खातील.
अरे बाप रे! आणि आम्ही आमचं कसं आहे? आम्ही दिवस सजे एखादे राहतात ना? जस रविवार, बुधवार. आणि शुक्रवार ह्या दिवशीच खातो आम्ही. बाकी-
या, या मागच्या आठवड्यात तर ना बुधवारी मासे आणलेले. परत शुक्रवारी चिकन. परत रविवारी शेकडे आणले.
बापा, बापा, बाप.
आठवडा पूर्ण नॉन व्हेज मध्येच गेलाय.
हा. मग त्रास नाहीे येत का करण्याचा? त्रास नाही येत करण्याचा?
नाही नाही. करायला पण आवडतय. खायला पण आवडतय.
ते कस? घरी सर्वजण खाणारे असले ना, तर मग काही वाटत नाही करायला. हं. कोणी नाही खा खातय. मग त्याच्यामुळे कसं ते वेगळी भाजी करा. पुन्हा हे आवरा. ते आवरा.
हम्म. आमच्यात सगळेच खातात.
हो ना.
हो.
आमच्याकडे आमच्या सासूबाई त नाही खात. माझी मुलं खातात. हो. अ. जॉइंट फॅमिली नाहीए.
हो.
बाकी दीर, भासरे- भासरे वेगळे वेगळे राहतात.
हा हा.
हे इकडे आहे सासू सासरे. माझ्या सोबत असतात. हम्. त्याच्यामुळे. मग आमच्याकडे माहित आहे का? बापू कुटी खूप फेमस आहे. तू ऐकलं असेल? महात्मा गांधींजींच, म्हणजे इथे राहत होते ते. महात्मा गांधी. त्यांची बापू कुटी आहे. इथे वर्दीला. सेवाग्राम म्हणून आहे. आणि विनोबा भावेंच पण खूप मोठ- ह हे आहे. मठ आहे.
होय का?
हा. आणि महात्मा गांधीजींचं पण खूप मोठ आहे. खूप पायन्यालायक आहे.
होय.
बायचान्स जर कधी इकडे चक्कर झाली तर- हा. आता म्हणजे यांनी ये बघायला.
हो. येते ना.
बापू कुटी आहे. पवनार आहे. भरपूर असे ठिकाण आहे इथे पाहण्यासारखं.
होय. आमच्या इकडे तसं काही जास्त नाहीये. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे.
महालक्ष्मी मंदिर.
हा. रंकाळा तिकडे आहेत. आमच्या इथे जास्त नाहीए. इथून पण दोन तास- लागतात ना कोल्हापूरला
हो न
हम्म
हो य वर्धेवरून मला वाटते पाचक पाच सहा तास लागतात जायला सहा सात तास त लागतातच. कोल्हापूर जायला, लांब पडतय ना थोडं
होय.
मी आलीये तशी लग्नाच्या अगोदर कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर वगैरे झालं माझं पाहू
हा हा
लग्नानंतर नाही आली मी
होय काय
पण मला आवडते छान वाटते मंदिरच खूप छान आहे तिथे खूपच मस्तय. त्याच्यामुडे तुला घालायला काय आवडतं.
मला
आं
मला साधे ड्रेस पंजाबी वगैरे असतात ना, तसले
अच्छा
लॉंगटॉप जीन्स तेन नाय घालत जास्त मी
मी पण नाय घालत जीन्सपॅन्ट मला नाय म्हणजे मला आवडते पण यांना जास्त आवडत नाय त्याच्यामुळे मी काय घालत नाय.
नाही आवडत.
जास्त असं ड्रेस
हा
आपला साधा ड्रेस कॉटसेेट वगैरे.
हा हा तसच
तेच तेच नकी ना
तुझं एज्युकेशन किती झालंय?
माझा अजून चालू य नर्सिंग
अच्छा
लास्ट इयर हाय आता
लास्ट इयर हाय, हो ना, चांगला आहे मंग जॉब का?
होय जॉब, अजून तरी दीड दोन वर्ष लागतील.
हो दीड दोन वस लागतातच. म्हणा तेवढ हो ना होय चांगलं हो जॉब लागला पाहिजे.
होय.
हम्म
कास्टमधून कसं गव्हर्नमेंट जॉब लागतोय लगेच
हो कोणत्या कास्टमध्ये येते तू?
एस बी सी मध्ये
ओ बी सी
एस बी सी
एस बी सी हे कोणती कास्ट आहे.
म्हणजे आधी मान्य नव्हतं आता तीन चार वर्षा मागच मान्य झाल.
म्हणजे को कोणती का
सकूळ साळी ऐकलं नसाला कधी-
नाही कधीच नाही.
कोस्टी वगैरे ऐकलंय काय
हो हो कोष्टी ऐकलय मी
बघु कोणचा तर व्यत्य आमचं पण देवाण कोष्टी वगैरे आहेत ना त्यांच्यात
आम्ही एनटीसी मध्ये येतो धनगर आहे आम्ही
होय काय
हा आमच्यासाठी पण राखीव राहतात जागा
होय
एनटीसी साठी
राखी असतात की
हो राहते राहते
होय भरपूर जागा आहेत एनटी एनटीला एनटीसी
एन टी एस सी एस जागा एनटी ला कमी राहतात एस सी आणि एसटीला जास्त राहतात
होय
हो
आणि हे दोन्ही मग सगळं झाल्यानंतर मग आमचं येतंय एसबीसी हम्म तरी जास्त नाही येत पंचवीस टक्के जागा आहेत फक्त आम्हाला
हो का ते ठीक आहे ना भरपूर झालंय ना ते
होय भरपूर झालं
हा आमचं आता माहित नाही पहिले होत वाट आता थोडं वाढवलं त्यांनी कोटा
हो हो
नाही ना आता मी काय जॉबच्या भानगडीत पडत नाही हे मुलांचंच राहते एवढं तर कुठं ते जॉब वगैरे करणार आहे
हो हम्म
त्याच्यामुळे मी काय करत नाही एवढं
तुमचं शिक्षण किती झालंय
माझं एज्युकेशन झालं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे डीएड झालं आहे हा एमए ला ऍडमिशन केली होती पण लग्न जुडलं तर मग सोडून दिलं
हो तरी भरपूर झालय.
हो त्याच्यामुळे आणि जॉब कस यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग जॉबच्या काय मी भानगडीत पडत नाही
हा हा
आहे ना, पण माझा जॉब चालू राहतो, बिन पगारी फुल अधिकारीचा.
होय
कारण की मुलांना, नेहण आणण करण ते काही संपत नाही, शाळेत नेहून सोडणे, घरी येणे, म्हणून म्हणते ना बिन पगारी फुल अधिकारीची ड्युटी असते माझी, चोवीस तास ऑन ड्युटी.
आहे ना, असं आहे आपलं.
चालूच आसतय बाई
तशी मज्जा येथे थोडी, हाय ना. ती पण मज्जा येते म्हंटलं, ऑन ड्युटी करायला. कळत नाही, ठीक आहे मग. तुला जर कॉल करायचा असेल तर मेसेज करशील मला.
हा हा, चालेल, ठेव का, हा हा.